हॅलो
काय करते ती काय करते.
काय करताय मॅडम.
काय नाही. आताच जेवण झालं. हो झालं का तूझं जेवण?
पण जेवण
अभ्यास चाललाय काय? हॅलो
हॅलो
हम्म हम्म अभ्यास चाललाय.
अस का?
तू जा ग
हम्म
पेपर झाले का?
पेपर झाले.
ह कसं गेलं पेपर?
हम्म.
तुम्ही काय करताय आता?
हम्म
काय करताय?
दुकानावर चालले.
आता जाताय?
हम्म
हो का.
उद्या कुठ जाणार आहे?
काय झालं मॅडम?
उद्या कुठं जाणार आहे म्हटलं?
उद्या शेतात जाणारना.
काय काम आहे?
काही नाही असंच मम्मीला भेटायला.
ममी का मम्मीला भेटायला का?
दोन तीन दिवस झाले इथेच हाय, मग तिथे जाऊ शेतात.
हा. आणि कॉलेज
हो.
कॉलेज ला उद्या सुट्टी हाय काय?
काय झालं मॅडम?
सुट्टी आहे का म्हटलं ऊद्या कॉलेजला?
ह कॉलेज ला सुट्टीये.
हम्म.
हो.
कधीपासून स्टार्ट होतय कॉलेज?
कॉलेज आता जुलैमध्ये स्टार्ट होणारं.
हम्म हम्म.
हम्म.
जेवलीस का?
जेवण केलना. तुम्ही केल की नाही?
मग जेवण झाल?
हो. आता जाऊन तुम्ही काय करणार दुकानवर? आता दुकानवर जाऊन तुम्ही काय करणार?
काही नाही सिलाई मशीन वर काय बसणार थोडा टाईम.
हा.
ब्लाऊज शिवायचंय ते शिवणार.
हो का?
हो.
हॅलो
चालेल मग का हा काकी माझ कॉल येत ते ब्लाउज
हो हो चालतय ठीक आहे कर कर